हा हा येतोय ना आवाज येतोय ना ताई तुम्हाला. हा -हा. कट झाला का.
नाही हो नाही चालू आहे ना, बोला ना हा येतोय.
हा-हा-हा तेच बोलते मी मला हो-हो-हो ठीक आहे. तर मी मेडिटेशन संदर्भात थोडीशी माहिती तुम्हाला सांगत होते, चालेल का.
हो चालल, काही हरकत नही, बोलू शक
हां हां, म्हणजे मी जरा त्याच्यातच, आहे ना. ता, मी कसं म्हणजे, रेकी ग्रँड मास्टर आहे, हा.
आणि आ पण ज अहा, हो आणि आपण जेव्हा, खरंच तेच सांगते, म्हणजे ह्याच्या आपल्याला, संसारामध्ये असो, या कोन? म्हणजे आपले फॅमिली इशू असतील, मुलाबाळांचा कोणतही, तुमचा हेल्थ इशू असेल तर, त्यांच्या साठी अ अ हे इतकं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण बघा, एखादा म्हणतो, बीपी आहे शुगर आहे, सांधे दुखतायत, म्हणजे कॉमन आजार सांगते, मी तुम्हाला. थायरॉइड आहे, कमरेचा आजार आहे, गुडगेदुखी हे कॉमन आजार आहेत, आत्ताच्या काळात ल का, हे पहिले, कुठे होते? पण, आता आलेत, तर म अ हा हा, पण आता हे, हे आजार कॉमन येत, जो तो, म्हणजे दहातला एखादा व्यक्ती, नही मला शुगर आहे. नही, मला बी पी आहे, किंवा ण, म्हणजे तो स्वतःच सांगत असतो, माझे खांदे नेहमी दुखतात, मला कंबर दुखतं, माझा पोटाचा य, तर हे कुठून येतं, माहिती ये का? हे आपल्या आं घरीचं असत, स्वतःच्या मनानं, माझं डोकं दु ते माझं डोकं दुखतं, तुमचं शंभर टक्के, डोकं दुखणार हां, माझं पोट दुखतंय, माझं पोट दुख हां, येस-येस, जस आपण विचार करू ना, आपण जर पॉझिटिव्ह विचार केला, तर आप त पॉझिटिव्हच घडतं, म ह्याच्यासाठी, हे ना मग अं लोकं, कशे आज बघा आता, म्हणजे फॉर्मला आलेले सांगते, तुम्हाला ते हर्बल लाईफ असेल किंवा इतर, ते काय औत्, म्हणजे बरेचशे अशे मेडिसीन, आहेत. का जे आजार झाल्यानंतर, मग ते आपल्याला सांगतात, हे घ्या तुमचं, ते बरं होईल ते घ्या, तुमचं ते बरं होईल, किंवा तुमचा लठ्ठपणा वाढलाय, अमुक एक औषध घ्या,
हां हां.
तुमचं हे मं, मी म्हणेन असं का, तुम्ही कुठलंच औषध घेऊ नका, कुठलंच औषध घेऊ नका, तुम्ही हंड्रेड त्यानं वन परसेंट बऱ्या होणार, कुटलच औषध नाय घ्यायच काय, ब हां भले तुमचं खूप वजन हाये, एक मी तुम्हाला उदाहरण देते, समजा तुमंच ऐंशी किलो, वजन आहे. आणि तुम्हाला वाटलं, का माझं वजन कमी करायचंय, तुम्हाला बिना पैशात, बिना औषधामध्ये, तुमचं वजन तुम्ही करू शकता, हे तुम्हाला मी बॉड पेपर वर, लिहून देते, त्याचं कारण एकच स्वतःच थिंकिंग, मेडिटेशन, हां रोज, आ ब आणि तुम्ही बघा हा आणि ज्या वेळेला, बायका बघा, अ म्हंजे कुठल्याही, एक बाई आपण असं काय म्हटलं ना, नाय व मला वेळ नाय. कॉमन उत्तर असतं, नाय ओ, मला वेळ नाय, अरे वेळ नाई, आप आपण जेव्हा जल्माला येतो, आपण लग्न झाल्यानंतर, संसार मुलं-बाळ, नवरा, सासू-सासरे, घर त्या मुलांचं शिक्षण, त्या मुलांची नोकरी, नंत् तं त्याचं लग्न, नंतर नातवंड, ह्याच्यातच अख्खं आयुष्य, जात की नाई? म ह्याच्यामधे आप आपण असं, स्वतःला शोधा का, आपण स्वतः कुठे आहोत ह्याच्यात? आपण स्वतःला शोधायचं, मी कुठेय, ह्याच्यामधे मी माझ्यासाठी कधी वेळ गेला, मंग प्रत्येक स्त्रीला, किवा मी म्हणन प्रत् प्रत्येक व्यक्तीला स्वतः साठी पंधरा ते वीस मिनटं वेळ देणं गरजेचच आहे? नाई दिला तर मग उपेग काय आपल्या आयुष्याचा? है ना म्हजे सकाळी उठल्या पासुन तर रात्री झोपेपर्यंत आपण स्वतःसाठी आपण आज माझं अमुक काम करायच माजे पापड. करायचेत माझी धुनी धुवायचेत माझी फरशी पुसायचीय माझ हेच बघा आता प्रत्येक बाईच म्हजे ती लिस्ट असते हा म त्याच्यासाठी. टी स्वतःसाठी वेळ द्यायचा स्वतःसाठी. फक्त पंधरा ते वीस मिंनट स्वता मग कधी आपल्या गरजेनुसार. कोणी जॉब करत असेल तर पहाटे तीन ला उठा? पाच ला उठा चार ला उठा सहा ला उठा. पण स्वतःसाठी आणि ज्या वेळेला आपण सकाळी उठतो ना उठल्या उठल्या पहिलं काम करायचं मी खरंच सांगते तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही करून बघा आणि मला आठ दिवसानी? फोन करा का नाई ताई तुमी कायतरी वेगळंच सांगितलंत म्हणून मी त्याच्यातच आहे म्हणून? थोड्यात माहिती सांग तुम्हाला उठलं ना पहिलं आरश्या समोर जायचं आपण? आणि आरशासमोर हा स्वतःला आरशात बघायचं आणि स्वत ला आरशात बघून मी किती सुंदर आहे मी किती छान? मी किती तरुण आहे मी किती हेल्दी आहे मी किती निरोगी आहे? माजे सगळे आवयव किती छान आहेत कळलं का काय बोलायचं?
सगळं पॉझिटिव्ह बोलायच म्हणजे आपल्या सोबत सगळं पॉझिटिव्ह होतच. मी स्वताय
हा का माझी मुलं बाळ छान आहेत हा हा हा आता तेच काय आपण जे आता योगा वैगेरे करतो त्यावेेळेला काय करतो आपण काॅन्संट्रेशन करतो. एकेका पार्टवर शरीराच्या आणि म आप ते दहा दहा पंधरा मिनिटं पण त्या त्याबरोबरच हे काय करायचंय स्वतःला निहाळायचंय.
हो.
हा प्रत्येक आपले ऑर्गन म्हणजे शरीराचे अवयव किंवा ते आंतरिक अवयव आणि बाह्य अवयव मग त्याच्यामुळे आपण त्या ब्रह्मांडाला ही. की हम्म पोचवायचे आहे हे अफर्मेशन ब्रह्मांडाला द्यायचे आहे का माझे शरीर कि ती सुदृढ आहे, मी निरोगी आहे, मला कोणताच आजार नाही किंवा माझे शारीरिक अवयव किती छान आहेत म्हणजे आं तरी अवयव छान आहेत बाह्य छान आहे मला ह्या परमेश्वरा तू किती सुंदर शरीर दिलंस म्हणून मी तुझी खूप खूप आभारी आहे मला इतकं निरोगी शरीर मिळालंय म्हणजे ज्याला नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला हात नाही बरोबर आहे ना मग त्याच्यासा ठी आपण काय जसं उठलो आपण का पहिलं त्या आरशात बघून जेव्हा ह्या पॉझिटिव्ह थिंकिंग पाच मिनटं का होईना स्वतःला बघायचं त्या आरश्यामध्ये आणि ते एकदम छान एक लागलं तर अगदी स्वतः एक मस्तपैकी स्माईल देऊन जरी बोललं तरी चालेल. स्वतःकडे बघूनचं ते भले ते आपण कसंही असूदे मी सुंदर हाय हे मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, मी छान आहे. मी माझ्या संसारात सुखी आहेत, माझी मुलं छान आहेत, माझे शेजारी चांगले आहेत, माझे सासु सासरे चांगले आहेत. तर ज्या वेळेला आपण असे हे वर्ड्स मी तुम्हाला सांगितले जेव्हा आपण बोल तो समजा चांगलं तर दा हा वेळा तुमच्या तोंडातून चांगला हा शब्द आला माझी सासू चांगली आहे माझ झा नवरा चांगलाय माझी मुलं चांगली आहेत हा.
आणि आपल्या सोबत चांगलंच घडत जातं ना हो ताई.
त्या वेळेला तुमच्या अ आजूबाजूच्या सगळ्या घटना चांगल्याच घड ते पण तुम्ही जर सकाळी उठल्यापासून ना माझं हेव दुखतंय माझं त्याव दुखतंय मी किती कम नशिबी आहे माझ्या नशिबात असंच आलं काही बघा बायकांचा अस तं रडगा ना माझं नशीबच फुटकं मला हा हे नाही मी असं जेव्हा बोलतो ना त्यावेेळेला ब्रह्मांड काय म्हणतो तथास्तु तो आणि आपल्याला तशाच गोष्टी मिळतात म ते हे झालं का मग एक शांतपणे काय करायचं जे मी तुम्हाला बोलते ना मेडिटेशन ते सांगते आता ते जातो तो योगा करता म्हणजे तुम्हाला सांगाय ची गरजचं नाही आहे. आहा पण तरी हा तरी हा हा काय अ तर म्हणजे मी त्याच्यातच आहे म्हणून सांगते म ते काय करायचं शांत डोळे मिटायचे एका चांगल्या ठिकाणी बसायचं काहीतरी बसायला आपण जसं योगाला कसं मॅट वगैरे घेतो तसं घ्यायचं आणि डोळे मिटून फक्त आपला जेव्हा श्वास आपण घेतो श्वास घेत ल्यानंतर तो होल्ड, तो योगामध्ये त्याला काय म्हणतात त्या श्वासोश्वासाला काय क्रिया आहे? होल्ड करायचा बघा. आता आमच्या ह्याच्यामध्ये त्याला आनापाणाच ते म्हणतात तर जेव्हा तुम्ही तो श्वास घेताय तो मनातल्या मनात आकडे बो हा हा आलोम विलोम तो कसा आहे एक नाकपुडी बंद करून बुसतो ते झालं म्हणजे एक पुडी नाक बंद करायची इकडून श्वास घ्यायचा तिकडून सोडायचा तसं नाही श्वास घ्यायचा हा हा हा भस्तिका पण हाय नाय शा हा हा श श्वास घ्यायचा होल्ड करायचा पुन्हा सोडायचा पुन्हा पण ज्या वेळेला तुम्ही होल्ड करताय तो श्वास होल्ड करताय त्या वेळेला तुम्ही पॉजितिव अफरमेशन बोलायचे मी छान आहे किंवा मला जेवढे पैशे मिळणार आहेत किंवा माझं आज हे काम होणार आहे किंवा मला आज आहे एकच सेक एकच वाक्य कोणतही एक वाक्य असेल ते बोलायचं आणि मग हाय हा ते झालं एक दोन तीन मिनिटं. तव्हा मग आपलं स्वतःच शरीर नाही निहाळायचं म आपलं सगळं लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करायचं. आणि कपाळापासून सुरुवात करायची माझं कपाळ कसं आहे माझे केस कशे आहेत माझ्या भुव्या कशा आहेत माझं नाक कसं आहे म्हणजे ओठ हे शरीर स्वतःचा स्वत हा न्यास घ्यायचं म्हणजे स्वतःच असं बघत जसं आपण आरशात कसं बघतो तसं हा माझा घस सा आहे, माझी ही छाती आहे, माझं पोट आहे, माझे गुडगे आहे तवे हे पूर्ण शरीर आपण असं न्याहायचं एक एक पार्ट वर आपलं स्वतःच ल क्ष डोळे मिटून हा बघायचं नाही पण काय बोलतो त्याला आपण अंतकरणातून असं बोलतो ना डोळे मिटून.
हो आमचं बघा ना सकाळी ऐका ना सकाळी योगा वगैरे झाला का मग थोडासा हलका सा थकवा येतो ना म आपल्या थोडंफार आपण व्यायाम पण करतो हातपायाचे म थकवा आला का मग शेवासन ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डोळे मिटून म शवासला व्यस
शवासनामध्ये हा हा हा बरोबर आहे हा मग ते आपण जेव्हा शरीर आपल्या निहाळाय च ना डोळे बंद करायचे आणि मग रिलक्स झाला का त्या आपल्या त्या शरीराकडे एक एक एक पार्टकडे आपण जेव्हा बघत खाली अगदी तळव्यापर्यंत. हो हो आणि त्या. त्यानी काय होतो माहीतेय ते हे असं केले बघा आपली स्वतःची एक ह्याची विचार करण्याची म्हणजे. पॉजीटीव्ह थिकिंग हाय. कॅपॅसिटी वाढती, म्ह ज्याला जसं आपण म्हणतो ना का एखादा औषध घेतच का रोग प्रतिकार शक्ती वाढते‌. तशी आपली सगळीच शक्ती वाढतेव सगळी एनर्जी म्हणजे आपला फ्लो होतो.
मी तर म्हणले ना ह्या गोळ्या ना बाहेरच्या काहीच कामाच्या नाही आपलं आपणच आपल्या शरीराचे औषध. निर्माण करू शकतो.
काय करतो माहिती आहे तुम्ही जेवढं घ्याल ना तेवढ्या पुरंतच म्हणजे. तुम्हाला आराम परत दुसऱ्या दिवशी जायसे थे तर त्याचं काय मग. तर मग आपल्याला आपल्या शरीराच्या जर म्हणजे फ्लो एनर्जी फ्लो जर वाढवायचा असेल ना. तर हे एकच बेस्ट ऑप्शन आहे पॉझिटिव्ह थिंकिंग.
हो हो हो. हो बस.
व्यक्त क ह हा दिलेलं जे शरीर आहे त्या शरीर. म्हणजे त्याच्या एवढं रिलक्स वाटतं ना आता माझं म्हणजे इतकं रुटीन बीजी असत पण सकाळी त पाचचा अलार्म लावायचा हे मी सांगते ते अर्ध तास पाऊन तास करायच. आणि मग एक एक आपल्या शरीरचे जे चक्र आहेत त्याच्यावर बोट हात-
केंद्रित करायचं हा.
ह नाही ते आम्ही आमच्यामध्ये त्याला हिलिंग बोलतात स्वतःच्या शरीरा तीन तीन मिनटे हिलिंग ठेवायच म्हणजे माझ कपाळ छान आहे, माझा घसा छान आहे, छाती ती छान आहे, माझ्या शरीरा व आमच्या भाषेत त्याला हिलिंग बोलतात म्हणजे मी रेकी ग्रँडमास्टर आहे तर आम्हाला फर्स्ट. एकवीस दिवसाची साधनां असते आणि ती केले का आपण दुसऱ्यांना हेलिंग करू शकतो. तर त्याच्यामध्ये मग बरेचसे जे आपले प्रकार शिकवतात तर जे आपल्याला चांगलं आहे ते दुसऱ्याला द्यावं ना नेहमी. कारण ज्ञान हे दिल्याने थोडी वाढत असतं तर दुसऱ्यालाही त्याचा फायदा होतो. तर आजकालच्या. म्हणजे बायकांच्या आता मी आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना ग्रुप वगैरे टाकलं. कोणाची इच्छा असेल तर या मी फ्री मध्ये मेडिटेशन घेते. अहो वेळ नाही कारण काय वेळ नाही तु्ही म्हटलं वेळ- म्हणजे असं वेळ नाही कसं उत्तर देऊ शकतात मला काय कळतच नाही
ह हम हम.
हा हा वेळ नाही आणि काय काढा ना स्वतःसाठी हे उत्तर वेळ आहे आहेच काय दिवसाचे चोवीस तास आहेत. त्याच्या साठी, आळस पणा हा आळसपणा. आळस पणा असतो बायकांचा कारण आताच्या ह्या स्टेजला आता ज्या आम्ही एका लेवल च्या होतो. आता प्रत्येकाच्या मुलं नोकरीला लागलेत नवरे रिटायर झालेत. तुला ट्रेस सकाळी लवकर उठायचं नाही टिफिन करायचा नाही. उलट रिलॅक्स आहे मग तो त्याचा ह्या वयामध्ये उलट आप पाहिजे त्याची गरज आहे, कारण मग नंतर अजून साठी ओलांडल्यावर आणि सांधे दुखतात हे दुखतं ते दुखत त्याच्यापेक्षा स्वतः आपण निरोगी राहू शकतो ना कोणतीच औषध न घेता. आता आपल्याला जर स्वतःला बर व्हायच तर स्वतःसाठी पंधरा मिनिटं आपण वेळ देऊ शकत नाही.
सर्वात बेस्ट मेडिटेशन आणि मग नंतर तुम्ही हलका फुलका योगा करा हलका फुलका व्यायाम करा द्या तुम्ही स्वतःसाठी, हो हो हो योगा करतेच नाही मी आणि मला सगळं ज्ञान आहे सूर्यनमस्कार वगैरे सगळं ज्ञाान आहे ना मग मुलांना पण शिकवते मी माझ्या मुलांना.
हो ना हा मग मी ही आता घेते क्लास त्यांना शिकवतेच. पण आता तुम्ही योगा करताय त्याच्यामुळे आता तुम्हाला हे महत्व बघा प टकन पटलं म्हणजे कळलं तुम्हाला काय ना कायतर आहेच म्हणून लक्षात आहे. हां किती महत्वाच आहे ते त्याच्यामुळं.. हा म्हणून
आरोग्य हीच खरी संपत्ती बाकीची संपत्ती काय उपयोगायची नाही.
काही उपयोगाची नाही तेच मी सांगते. का कारण आता एक ह पुण्याला ना एक स्त्री वा इथे काय बरे पुण्याला ते कुठं तरी आता मला त्या हॉस्पिटल नावच नाही लक्षात पिंपरी चिंचवडला बघा खूप मोठं हॉस्पिटल आहे.
अच्छा... हा हा हा..
तर तिथे ती कोमामध्ये होती. आणि खूप खूप श्रीमंत, खूप श्रीमंत गडगंच श्रीमंत. आणि मुलीचं लग्न आठ दिवसावर आलं होतं आणि ती वारली कोमात गेली.
अरेरे...
हा काय त्या पैशाच सांगा त्यांनी सांगितलं कि कितीही डॉ म्हटलं पैसे लागू कार आरोग्य फार आपलं महत् हा तीच खरी संपत हाय. हेल्थ इज वेल्थ हेच कळत न्हाय मी त्याना वरती मीटिंग घेऊन सांगते का या कि मी फ्री मध्ये शिकवते. अहो आलॊ असतो पण